हॅलो हॅलो
आवाज येते
हा हा आवाज देते हा बोला की काय चाललंय झोप वगैरे झाली का नाही
हो आता झाले सगळे झोप वगैरे आता झोप एवढी लागत नाही दुपारी हा तुम्ही तुमचं काय चाललय
काय नाही बसलेले बसलेले टी व्ही बघत बसलेले
हा तुमच्याकडे पाऊसच काय वातावरण?
हा थोडा थोडा पडतोय. सकाळ पासून ढगाळच वातावरण आहे.
हा हा इकडे अजून काय पावसाचं काही नाही आहे अजून
बारीक पाऊस आहे पडतोय. अ छान आहे वात तेवढं
हा आता थोडं थोडं इकडं पण येईल थोड्या दिवसांनी दोन तीन दिवसांनी
हो हो येईल. काय चाललंय मग आणखी?
आणखीन काय नाही चालायचं मला कपडे घ्यायचे होते. तुमच्याकडे कसे कपडे आहे म्हणजे अशी क्वालिटी वगैरे कसे आहे कपड्यांची?
कुर्ता की साडी युज करता?
म्हणजे दोन्ही पण असं कधीतरी साडी म्हणजे कार्यक्रम असेल तर
हा.
डेली साठी ड्रेसच असतं
हा मग साड्या पण छान असतात इकडं ड्रेस पण छान असतात आणि रेट पण बऱ्यापैकी असतोय एवढं काय कॉस्टली नसतय छान असतय आमच्या इकड कापड पण छान असतय
हा आपण थ्री पीस घ्यायला गेल तर कितीला भेटतात कपडे? म्हणजे टॉप पॅट आणि ओ नाही.
हा टॉप बघा म्हटलं तर दोनशे पासून असतात. दोनशे पाचशे, तीनशे आठशे मग भरपूर आहेत अह दोनशे पासून पुढे आहेत दोनशे वाले पण टॉप छान आहेत. तीनशे वाले पण डेली यूज चेक छान असत हा बाहेर मोठ्या सिटीमध्ये घ्यायला गेलं तर कस ते खूप महाग लागतात ना. आम
हो ग म्हणजे भरपूर महाग असतात म्हणजे म्हणजे कपड्यांची क्वालिटी असते ना तशी त्याची रेट पण म्हणजे त त्यात किंमतीत टिकाऊ क्वालिटी
हा तिथल्यापेक्षा तर पण महागच आहे. खरं दुसऱ्या साईड ला
हम हम
स्वस्त हाय
हो म्हणजे पूर्ण कपडे
खरेदीला
येऊया की आता कधी बघूया वेळ भेटतो यायला.
हा नकीया
हा हा हा म्हणजे गाऊन वगैरे सगळं भ
हो हो गाऊन पण अल्फाइंच गाउन पण अडीचशे तीनशे बाहेर बघायला गेलं तर आठशे रुपयेला गाऊन आहे अल्पाईंचा पाठिमाग नाँड्स वगैरे नाही का ते डबल व्हायचे. ते नवीन आलेत बघा.
हो आता नविन आलेत ह्याच्यामध्ये आहे ते
गाऊनच्या पण व्हरायटी भरपूर आहेत.
अ स्मोकिंगचे कसले गाऊन नाही.
स्मोकिंग चे पाचशे पर्यंत आहेत कि पाचशे साडेतीीनशे हम. अ स्मोकिंगचे गाऊन तुम्ही युज नाही केले का अजून
नाहीय केले.
पूर्ण इथून गळ्यापासून खाली कमरेपर्यंत अस पूर्ण स्मोकिंग असते. पुढच्या साईड ला मागच्या साईड ला आणि छान पण गाऊन सगळे आता लेडीज आता सगळे तसलच युज करतात. आमच्या इकड तर आता ट्रेंडिंगलाच तेच आहे. बघा सगळ्या लेडीज तसल्याच तसलेच गाऊन वापरतात. आणि बऱ्यापैकी स्वस्त आहे. पाचशे म्हंटलंवर काहीच नाही ना वाटत घ्यायला. हम् आणि मोठया दुकानात दुकानात बघायला गेलं तर मोठ्या सिटीमध्ये मग आठशे नऊशे
हो तेवढे रेट आहेतच सोडा
आमच्या इथं बऱ्यापैकी कि रेटात परवडणारे
हा हा म्हणजे पूर्ण कपडेच असत. ात सगळे
होय होय कपडे जास्त असतात आणि होलसेल वगैरे दुकानं असली का नाही तिथं आपण गेलो ना मग एकदम घ्याय कपडे मग आणखी स्वस्त भेटतात म्हणजे अस डझन म्हणा दोन डझ लान मुलांचेअसतात की टी शर्ट डेली यूजचे पॅ्ट असतात त्यांच्या चा बनेन वगैरे असतात सगळं असत तिथं ते हा हो या की कधी येतय तर कधी वेळ काढताय काय माहिती कधी येत कात तुमच्या इकडे तुमच्याकडे कसे कपडे भटते त्यात मग असतात का
आमच्या इकडं महाग असत म्हणजे कब ड्रेस वगैरे घ्यायचे झाले तर हजारच्या पुढेच भेटतात
हजार चकड
हो हो पूर्ण सेट म्हणजे टॉप पॅंट आण आणिनी अ हे ओढणी पण ते सातशे आठशे पर्यंत ते भेटत असतील तुमच्या इथ इथ हजारच्या व बाराशे र्यंत ते भेटतात
हा भेटतात ना पाचशे पासून आहेत पाचशे कॉटनचे ्रेस आता बघा साडेतीीनशे चला ओढणी पॅनट टॉप कॉटनचा पूर्ण सेट आता उन्हाळ्यामध्ये हो हो डेली यूज करू शकतो कलर वगैरे काही जात नाही छान आहेत ते पण ्रेस साडेतीीनशे साडे पाशे साडे सहाशे ला चांगले घेतले तर
हो आमच्याकडे कस जरा महाग पडतय कपडे व वगैरे म्हणजे आणि कापड पण चांगलं नसतेस
हम्म हम्म हम्म हम्म हा या ना मग खरेदी करायला आपण जाऊ आपण दोघी खरेदीला
हो चालते की येऊया आता सुट्टी बघू कधी भेटते सुट्टी दिवाळी नाही
हा दिवाळीच आहे ना मगं दिवाळी आता पण पावसात कि नाही मान्सून सेल लागतोय असं ठराविक दुख का नाही तिथं मान्सून सेल लागलेच असतय त्या पावसाळ्यामध्ये इतकी छान छान कपडे असतात, ना साड्या तर असल्या छान छान असतात आणि रेट तर एवढे कमी ठेवतात ना. ड्रेसचे रेट, हो हो डेली यूज, चे असतात ना? अडीचशे, साडेतीनशे, साडेचारशे, छान असतात. विथ्त ब्लाऊज पीस, मस्त असतात साड्या त्या, पण डेली यूजसाठी,
म्हणजे आपण बस्ता वैगरे घा आपल्याला काढायंच असेल तर तिथं चालेल
हा हा, होय होय, ठराविक दुकान आहेत ते फेमस आहेत आमच्या इथले- बस्त्यासाठी वगैरे आणि जमवुन देतात ना?
हा म्हणजे कसं एकदम जास्त घेतलं तर आपल्याला
हा हो परवडतय त्यांना, मन परवडतय द्यायला. आणखी त्या मान्सून से चालू होते, पावसाळा चालू झाल्यानंतर,
हा हा.
त्यांनी जुना स्टॉक म्हणजे काय? आता भरलेला माल असतो तो दिवाळीला सेल मध्ये काढतात त्याचा रेट कमीच ठेवतात मगं?
अ हा म्हणजे त्यांना ते पूर्ण म्हणजे विकायचं असं हे होत अस आणि नवीन माल अस
भरायचा असतोय होय. ते पण रेट होय, हो रेट कमीच असतो त्याचा ड्रेस असतो. टॉप असतात, फक्त लेगिंग्स साड्या, छान असते साड्या तर एवढ्या मस्त मस्त मस्त आहेत ना पार्टीवेअर वगैरे, काटा पदराच्या खूप छान आहेत ठीक आहे बास होतेय साड्या बगैित
हा आता ट्रेंडिंग मध्ये पार्ट र भर
पार्टी वेअर हो आहे की तिं पण खूप छान आहेत पार्टीवर तुमच्या इथं कितीपर्यंत भेटतात पार्टीवेअर साड्या
अ त्या पण नऊशेच्या पुढेच भेटत
हा आमच्या इथून पाचशे पासून चारशे पासून चालय
नाही मी आता मध घेतली ना लग्नासाठी पार्टीवेअर तर त्यांनी बाराशे रुप सांगितली किंमत कमी कमी करून मग कमी करून त्यांनी हजार रुपया ला दिली दोनशेुये हो भरपूर आधीच जास्त किंमत करून सांगत
होय मुद्दाम जास्त सांगतात ते
ह
आणि मग दोनशे शंभर दोनशे कमी करायचे आमच्या इथ असं नाही चारशे पासून साडे्या चालू आहेत पार्टीवेरच्या आणि एकदम छान म्हण ला तर आठशे नऊशे
हा हा तेच मम त्याच्यात काय होते मग पार्टीवर घेण्यापेक्षा मग काठ पद्ल देण्या असं लग्नासाठी मग बरे वाटते एवढ्या महागातले घेण्यापेक्षा हा चांगलं आहे की का पदत त्यां
होय आणि किती छान छान साड
आ आता भर भरपूर प्र आले तर हेथे साड्यांचे
होय होय कोणत्या कोणत्या साचाड्याले ी आता त्या मध्ये नवीन आलेली ती साडी काय त्या साडीचं नाव
टिश्यूस
खाय त्या साडीचं नाव कलाजली पैठणी का कायतरी बघ ते हा. हा ते पण साड्या किती छानेत त्याच्यामध्ये पण कलर वगैरे भरपूरेत छान पाट गावात लावलेल्यात प्रत्येक दुकानात त्या साड्या. आमच्या इकडं माझ्या फ्रेंडने घेतलेली बघा बाराशे का तेराशेला घेतलेली साडी.
हाऊ छाने कि मग किंमत पण कमीये तुमच्या इकडं. आणि आरीवर्क ब्लाउज असते ना त्याला.
हा बौतेक तीने घेतलेली काय मला एवढं.
हा हा नाही कलाजलीला आरी वर्कच असते ना ब्लाउज ला.
असेल मग.
हा मग बरंये ना आमच्या इकडं कणी अ ती दोन हजारला साडी. तुम् म्हणतायेते.
हा तुम्ही घेतली का नाही.
आम्ही घेतली नाही आमच्या मम्मी साठी म्हणजे यात्रा होती ना तेव्हा मम्मी साठी आणि सासू साठी घेतली. दोघी आमि नाही मी म्हणजे तशातली घेतली नाही वेगळ्या प्रकारमध्ये घेतली
हम् हम तुम्हाला कश्या साड्या नेसायला आवडतात म्हणजे काट पदर साड्या कि ह्याच्या-
अ म्हणजे अ अंगावर ते चापून चोपून बसतात बघा त्या साड्या. सिल्क मध्ये अ जास्त फुगून पण आपल्याला ब
नाही आणि ते नाही आणि आपल्याला पण कम्फर्टेबल वाटत नाही ना.
होय आणि जड पण साडी बर म्हणजे एवढी कधी घालू आणि कधी काढू असं होतया.
होय की असं असं सिंपल साड्या- पण छान वाटतात ना.
होय सिम्पलच साड्या चांगल्या वाटतात.
आणि आपल्याला पण ते छान वाटतय आणि ते बघायला पण छान वाटतय.
हो हो म आणि डेलीवेअर मध्ये पण सिम्पल साड्या भरपूर म्हणजे- छानच वाटतात त्या सिम्पल साड्या आपण डेलीवेअर चा. मध्ये-
होय होय.
हो चालेल करते मग तुम्हाला कॉल परत हा चालेल.
ब
तीन